हॅलो हा बोला की
हां काय बसले होया तुम्ही
हो मी पण बसले जेवण
झालं तुमचं हां जेवण झालं माझं तुमचं
हो माझं पण झालं कार्यक्रम होता गेलेली जेवायला
हा हा
आत्ता आले आत्ता चाले
हा हा मास हो आज लवकर जेवण झालं नाश्त्यातन काय नव्हत म्हटलं ठले लगेच
हा हा पाऊस
पावसा आजका
पाऊस वगैरे आहे की नाही नाही आहे काय आमच्याकडे झालेय वातावरण हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय ना. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो